जेवायला सांग..
एनजॉय पण झाल बघा
झाल आ हम्म!
तुमच फरळ
हा तेच केस दिदीला सांगा तेवढ करा म्हणू... मी करतो रिसिव्ह करायला सांगा... हम्म
जेवला स का?
आणि काय
हम्म काय नाही बघा ब्लाउस.... अम अ केला शाबू खाल्लाय जरा आणि ते काय देव हो ते आणायला लागते व वड्यास ना ते दिदि गेली आणायला जा म्हटल तु
ह हं पोर पण गेले अस तेल
पोरं पण वढच. मम्मी पण जे अ मंडला त्यांनी करून भांडी वगरे घासली जेवलेली. आणि अ ब्लाउज खेळत बसल होत
हा हा
तर तुमचा फोन आला. माझे चार राहिल्यात ओ सकाळी एक डिस्कनेक्टिंग झाल दोन तुमचा एक माझा एक झाला नाहीतर सकाळी पाच झाली असते आपले कॉल एक आण दुसरा राहिला असता
हम्म हम्म
हम्म ते डिस्कनेकटिंग हम्म मग काय आणि?
काय नाइ बाबा ऊन हाय का?
ऊन कडक हाय.
व्हय इथ पण बघा. झोपलय बघा.
झोपलाय व्हय हं हं
दुपारी झोपत्योय तो
काय बरं होतं ओ झोपले की.
सकाळी लवकर उठतय नई सहा ला.
हां हां
त्यामुळ दुपारी झोपतोय.
मग
आणि काय?
हम्म काय नाही आता जरा ब्लाउज
ब्लाऊज काय काल काल कटिंग केलेलं काय?
हा काल कटिंग केलेलं आज म्हणलं शि
हा हां हां
आणि मिस्टर?
हम्म हम्म मिस्टर कुठं बाहेर गेल्यात.
झोपत नाहीसा बघ पारतून
झोपतोय की मगाशी झोप लागाल ती तोवर ते भावाचा फोन आला त्याला टास्क आलाय म्हणून
हा
हं आणि तेच मोबाईल बघत बसलो होतो. आत्ता आणि टास्क आल्यात की. ते राहिलंच त्यांना.
आलाय का हं हम्म हां ते आपलं पेमेंट त्यांनी काय सांग काय अशी म्हणते ती फॉलो करा की म्हणजे मिळेल लगेच म्हणून.
म्हणजे त त्यांनी सांगितलंय ना. अप शब्द वाप प्रश्न आहे. नंतर रं मराठीत बोलायचं.
हम्म
त्यांनी जे सांगितले ते इनस्ट्रक्शन फॉलो करा. तर आपलं पय म्हणजे करेक्ट सगळं पेमेंट होणार अस हा हा तेच
हम्म हम्म
तेच की त्यानी अजून तुमच्या दिदीला त्यांच्या ह्यांच घ्या म्हणाव की
कुणाचा?
तुम्ही कसं घेतलंय तसं ऍप हा तरी पण ओ काय संध्याकाळी एक अ संध्याकाळी एक एक तास दिला तरी चालते ना?
हम्म संध्याकाळी एक एक तास दिला तर चालतय सोडा खरं कसं होतंय सांगा आता सकाळपासन आता ती तिकडं गेलया आजचं लिखाण तिचं सगळं शिल्लक पडतंय बघा असं एक दिवस बाहेर गेला की त्यात हया टाईमला ती सुट्टीला गेल्या आता दोन तारखेला तिची मिटिंग आल्या. त्यातच असत्या ती आणि त्यातून ते आणि कधी करेल सांगा?
हा हा
आणि आणि त्यात आ एक तारखेपासन कनी पाच तार अं पाच तारखेपर्यंत स
आवाज येई ना.
काल कोल्हापूरला आलोय पूर्ण दिवस
रिकामा ऑडिओ आवाज येईना बघा का ओ?
नाही येईना पाच दिवस काय म्हटला?
हॅलो
हॅलो
सोनोग्राफी करायला सांगितल्यात. तो हूं
मग तिकड मी चार पाच दिवस गेलो की तिला घरातलंस सगळं लोड होतय मग ते मी तिला म्हणालतो कर जात माझं मला काम पुरं झाले आणि ते आणि कधी करू?
हा हा
हम्म अशी म्हणती मग कस करायचं
तरी पण एवढं हे नाही ना सावलीत बसूनच आहे ना काम एवढ्यासाठी
हूं काय करतय बघूया की आता कर म्हंटलोय
हा ते ते त्यांच्या मालकांच्या मोबाईल मध्ये घ्यायला सांगा
हम्म
आणि ह्याला तुम्ही कसं लॉगइन केलाय तसं लॉग इन करायच सांगा.
होय चालतय बघूया की सांगतोय ऐकून हम उन्हान काय सुधणा झाले नाही.
होय लय ऊन हाय
बाळ झोपलय का काय
हा झोपलोय बघा.
झोपू दे उन्हाचं बाहेर
त्याज दुपारी काय नसतय किरकिर झोपतोय तो हा झोप जेवलात तेवढा नाही डब्बा नेलेला आहे तसा परत आणलाय.
हा तुम्ही जरा रेंज असलेल्या ठिकाणी या की
तेच्या
रिकामा ऑडिओ
ऐकू ना बोलेल
हम् हा अडकायला लागलाय आवाज आवाज अडकायला लागलाय.
आलं नाही आयकू
हा येतोय एक शब्द येतोय दुसरा शब्द येत नाही असं होतय ओ.
रेंज मुळं तसं व्हायला लागले वार लई सुटलय नाही उन्हाचं.
हम
झोपल्याता त्या
होय सासरे
सासरे हाईत शेताकडे गेल्यात आज तिन्ही सुट्टीवर हाईत सुट्टी घेऊन पाण्याकडे गेल्यात नई. उसाला पाणी आहे आज उसाला पाणी हाय पाजायचं हाय सिलिंग किती काम करतात तेनी
अ सिलिंग वर असं हे करीत नाहीत काय घरात असं वर करत नाहीत काय ते लायटीच सिलिंग.
ते पंख्याच् तेन पि यो पी होय.
हां
हा हा आणि तुमच्या दिदीच मालस
तेनी सेंट्रिंग करतात. तेच की तेन्हीच सांगलेलं सिलिंग पी यो पी करत्यात.
म्हणजे तुमचा, स्वतःचा धंदाआहे काय?
होय!
हा हा
सर काय
अहमद तुमच्या नवीन, घरात केला अचिला की तुम्ही?
ह्या वर्षी हे काम बरेच राहिले नी म्हणून त्याच्या माग लागले नाहीये. सगळं झाल की करणार म्हणजे अजून फरश्या वगैरे घालायचेत नाई? जरा थांबवलंय म्हण. त्या घराला जरा लईच खर्च झालेला.
हा हा!
अस काय नई. तुम्ही काय तुमचं घर बांधायचं हाय ना?
आमचं बांधायचं आहे बघ बांधलेलंच आहे हे गिलाव फक्त राहिलाय खरां, आणि आता दुसरं बाधांयच म्हणत्यात.
हम्म चालतंय घ्या. घरा शिवाय तरी शोभ हाय?
घर बांदाय पाहिजे.
अ जनावर तेन अशी गोठ्यात असत्यात काय?
नाही नाही आमच्या तर गोटातेन काय नाही. आमचं सगळं हित मोकळच आहे.
मग जनावर कुठे असत्यात?
असं मोकळच की बाहेर झाडांना तेन.
आणि मग रात्री चे?
रात्रीच इकड म्हणजे वारवशी असतात झाडा खाली रात्री बांधत नाही असं बाहेर बांधतोय.
अ पाऊस पीऊस कशी
नाय शेड पण हाय त्याला ते कसं आता तो नाय तेन शेड मध्ये बसत नाय
हा उन्हाळ्या लय उकडतय जेवढा तर हे जा म्हणतो पावसाळ्याला
त्यात बांधतोय
हा दिवसा बाहेर असतात का कस व्हय पावसाचणे हे होते ना
हम्म सारख जागा पलटून त्यांना बांधायला लागते.
नाही पाय मोकळे करायला लागते. आपल्या गतच
होय
हम् ह आमच्या व दोन म्हशी इथं आम्ही शेड मारले खरं ऊन बी सोसत नाही आमच्या इथं झाड नाही ना खाली. हेट हॅलो
मग आणि
अ ऐकू ये ना की का
हॅलो
हॅलो हा ऐकू येई ना का
नाही नाही इकडच्यागत होता इकडच्या हातात मोबाईल होता ओ
म आमचं इथे पत्र घालायचंय ओ.
हा हा
हम् ते बघा घ्या आणि आमचे मिस्टर ते काय करत तेच करतेत. त्यांनी वेल्डिंगचा धंदा बी करतात ना हम्म पत्र खिडकी गेट वगैरे असं ते लोकांनी बेळ
मग तुमच्या मिस्टरांच्या हाताखाली कडी असतील
हाईत की
हम हम
हायत गावात ती चौघं बांजून जातशी
हा हा म दुसऱ्या दुसऱ्या गावाला काल
हा नाही नाही लो लांब गावला कोल्हापुर कुर्ला असं देवगड इकडं हे असं लांब लांब रोज एका गावाला असत्यात अशे जास्त माण्यात टिंबर मार्केटला दुकान हाय
हा तुमचं दुकान आहे का स्वतःच हम्म हम्म
तिथं जास्त असतय
हा हा
हम्म हम आ अ